बोला कि.
हा, आवरलं.
आवर ल बघा, तुमचा आवरलं? दोन चार ह. महिना भर तेव्हा आपल्यात हो काय, जेवण पाणी झालं? मम्मी पप्पा पण येऊन हा.
आणि काय म्हणताय?
काय नाही निवान. तुमचं जेवण? पाऊस पाणी हा हा.
बोला कि, देवलाग गेलता
नाही कुठे नाहीे गेलं. तुम्ही गेलतासा? पोरास्नी गाडी गेलतो बरेच दिवस झालं जाऊन खरं अक्कलकोटला गेल्या वर्षी गेलतो. पंढरपुरला तुम्ही?
गेलेलो दोन महिने झालं
अक्कलकोटला. हम आता बदलला असेल, ते तर हा आता बदलला असेल तिथलं.
होय, तुम्हाला सांगू का? भरपूर भरपूर छान झाली तिथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. ते पूर्ण सोला सोलापुर जिल्ह्यात येतयं अक्कलकोट महाराजांच मंदिर. अक्कलकोट दत्त त्यांचा अवतार आहे तो.
हम्म!
स्वामी समर्थ महाराज म्हणजे भरपूर गर्दी असत्या तर बाहेरच्या देशा तन
मी गेलतो, एक पाच सहा वर्षा पाठीमाग गेलोतो.
का मी आता पररवा गेलेलो, दोन महिन्याच्या माग त्यामुळे मोठा परिस हा खूप मोठा परिसर केलाय मंदिराचा आणि ते निवास स्थान केलेयं मोठ प्रसादासाठी मोठं हॉल केलाय बा आणि एकदम शांत आणि स्वच्छ आहे त सगळंचं तिथे दररोज आरती, पूजा, धार्मिक कार्यक्रम पण होत्यात.
वटवृक्ष पण मोठं हाय की.
हां, वडाच्या झाडाजवळचं. तिथं पण एकदम पवित्र चान ए
हम्म, ते मूर्ती मोठी या.
उभी व, उभी रालेले मूर्ती ए स्वामी सम्
हां हूबी मूर्ती.
हा जास्त करून फिरण्यापेक्षा मला देवाला जायला. जास्त आवडते थोडं
हा ार काय बाहेर फिरण्यापेक्षा देवाला तेवढ दर्शन बरं वाटतय.
आणि तिकडून गेलं म्हणजे कसं एकदम अशी चांगलं वाटतय प्रसन्न वाटते तिथन येताना
होय.
हा चांगलं वाटत तिकडे जाऊन आल्यावर
आणि पंढरपूर ला गेल तस ना
हो अक्कलकोट ला गेल्यावरच पंढरपूरला गेलेलो
हा तुळजापूर
हा अक्कलकोड तुळजापूर पंढरपूर आणि गाणगापूर अस. एका दिवसात चार देव झालेले.
हा हा गाणगापूरला नाही हो गेलेलो.
भारी आहे गाणगापूर तर तिथं तर अशा पहाटेचे एक पाचला अर्थ असत्या दुपारी बाराची एक आरती असत्या आणि संध्याकाळी सात एक आरती जास्त काहीतरी आणि तिथे एकदम असं मी बघित. क का आरतीला एकदम अ अ. आपले वाईट शक्ती अंगात त्या लोकांना तिथे भरपूर त्रास होते ते जाणवते त्या लोकांना तिथं होय म्हणजे देवाचे दैवत ते एकदम जागरूक आहे. ते लोकांना त्रास होत ना तो तो सगळ पूर्ण संपतो. हे होतंय सगळं कमी होतोय त्रास आरती चालू असताना त्या लोकांना दमवतय ते लोक असे नाचायलाच लागतात.
हा हम्म हम्म असेल महत्त्व असेल देवाचं स्वामी समर्थच आहेत ना तिथं.
काय म्हणला?
स्वामी समर्थांचंच मंदिर आहे ना म गानगापूरात.
नाही नाही ते दत्त महाराजांच आहे गाणगापूर हा. ते वेगळं. गाणगापूर मध्ये असे भूताट असतात ना. तो प्रकार
काढलंय.
काढून वगैरे मिळतो.
तुमच्या इकडे एक अ तुमच्या इकडे एक् कुठलं तरी गाव आहे काय ते लहान मुलांच्या अंगात दत्त अवतार आणतात ते.
व्हय काय नाव सांगा की.
मला बी इसरलो काय तरी म असं का काय असंच काहीतरी वेगळंच नाव आहे बघा त्याचं. लहान मुलाच्या अंगात दत्ताचा अवतार आहे म्हणतात त्याला बघितलं तरी पण अशी भुताटकीे बाहेर येते म्हणतात.
अं नाही हो असं काही मी ऐकलं नाही.
तिथंच कुठं तर जयसिंगपूरच्या पुढे असं कुठं त्यांनी सांगितलं होतं.
म् नाही मला तर काय माहित नाही ओ तुम्हाला माहित झालं तर पुन्हा सांगा मग.
काय त्या तुझं नाव मला तोंडात आहे अ आठवणा आता आठवलं की सांगतो तुम्हाला. आम्ही यायचं म्हणत होतो तिथं ते लहान मुला कायतर पाच वर्षाच मुल काय वाटतं त्याच्या अंगात येतंय. हम् दत्त मार आणि ते काहीतरी असं भुताटकी ते निस्त अस तिची नजर जरी पडली तरी की नाय हे होतंय म्हणं निघतय म्हणं. हम् म्हणजे. चे त्या मुलांचे वडील आणि ती मुल की नाही आमच्या इथं आलते. आमचे तेव्हा त्यांचं कीर्तन भजन असं मोठा कार्यक्रम होता.
अ हा हा
मग माहित झालं मग आम्ही ठरवलेल्या त्या मुलाला आम्ही गेलेलो नव्हते ना तिकडं मग आम्ही ठठरवलेलं तिकडे जाऊन बघायचं.
बरं.
हम् म्हणुन विचारत होतो तुम्हाला तिथं कुठं हायसा?
नाही. माझ्या तर काही कानावर नाही आस काय.
नाही का?
नाही.
बघूया. मी अनेकदा विचारतो त्यांना?
दत्त महाराजांचा अवतार छोट्या मुलाचा हाय.
हा. काय तेज नाव? म असंच म कायतरी असंच नाव हाय वेगळंच माझ्या बी तोंडात आ मस
असं तर काय माझ ऐकू येत नाही.
नाही का?
ह हा तुम्हाला असं कोणतरी सांगितलंय का?
नाही तेनी आलतं इथं चादयात त्यांच्या इंस्टाला पण रिल हाईत बरेच. होय. तेनी स्वतः आलंते आमच्याहित- -
बरं.
ते मुल सुुद्धा आणि तिनी सुद्धा - -
होय काय?
हम्म.
बर, बर.
हं. मी बघायला नाही सोडा त्यासनी बघायलागलित तर ऐकून माहिती
हम्म. मला समजलं ना मी तुम्हाला सांगते.
हा, हा. मेनू काय केेला?
जेवण.
हं. हो हां मी येते.
जेवण सोयाबीनची भाजी केल्या आणि शेवग्याचे आमटी केली.
त्यांत काय भात - - शेवग्याची आमटी डाळीत करतायस का? डाळ घालून. हा, हा. आणि शेंगदाण्याचा कूट घालतासा डाळीची आमटी का शेवग्याच्या आमटीत
हा तुरीची डाळ पण घालतोय आणि एक दोन चमचे शेंगदाणाचा कूट पण घालतोय
हा हा नाही आम्ही शिजवून घेऊन डाळीची आमटीत शेंगा घालतो ते शिजून घेऊन फोडणी टाकतोय बाकी नाही शेवगी शेंग कशात वापरत मी डाळीच्या आमटीलाच वापरतोय दिसून जात गरू आली हा
आणि बाकीच्या दुसऱ्या भाज्यांना
शेंगदाण्याचं कुट मग घालत अ शेंगदाानचं कुट म्हणतोय शेवग्याच्याशेंग म्हणतो
हा तेच की
हा डाळीच्या आमटीला
का गेला
आम्ही म्हणजे मोडाची आमटी केल्या आणि अ हे केलयं याची भाजी केली अशी पालकची अ पालकची नाही काय पोकळीची म्हणत्यात ती लसुन घालू हम्म पोकळ्याची
ती कशी करतात ओ भाजी
ते नाही नुसत लसूण, जिरा, मोहरी घालून कणी अशी फोडणी देतात मिरची बारीक चिरून घालून त्याला काय पाणी आपोआप सुटतात त्यात काय घालायला लागत नाही
हा तेवढंच घालायचं
हा तेवढं ते आपोआप पाणी सुटत
हा हा करून बघाय पाहिजे मी कधी केली नाही आमच्यात ती भाजी ते लाल माठ अशी भाज्या असली भाजी खातच नाही
खर ती रक्तवाढीसाठी चांगली असते खायला
हो चांगलं असता आणि ती कसली भाजी असते चगवात एक खात ना ती करड्याची भाजी कसली असते तर कांदा डाळ घालतात बघा
करडर्ई ची?
हां
करड डे ची आंबाडे जे
करड करडई ची भाजी. आंबाड्याची ते आंबट-आंबट अस.. तर ती करतोय मी. ते करडे..
ते काय फोडणी टाकून करता का भाजी आंबाड्याचे
सासूबाई करतात आमच्या. ते शिझवून घेऊन त्याचं.. पाणी ने नितळून त्याचे उंडे करायचे असतात ना ते करतात. त्याचं आंबटसर पाणी निघून जाते नाय.
होय, आंबट ते आं खर जरा का ना आंबट लागतं यावं
हं त्याचं नावच आहे आणि त्याच्यामध्ये शिजवून पाणी काढायचं काढून टाकून पिळुन घ्यायची असे ती भाजी म्हणजे शेंगदाण्याचं.. कुठ मिरची, लसूण
हां हां अं शेंगदाण्याचा कुट घालता का अखंड शेंगदाणा घालता? कुट घालता का अखंड? घालतासा?
अख्खे पण घालायचे आणि कूट पण थोडासा घालायचं.
घालायचं का? आम्ही अखंडच घालतो.
अख्खे पण घालायचे थोडे ते पण दाता खाली.. छान लागतात. पण थोडासं असं. भरड-भरड, मोठं-मोठं कूट करायचा आपण खिचडीला करतो ना तसं साबुदाण्याचा तस वरून पण थोडासा घालायचा एक, दोन, तीन चमचे.
हम्म हम् बगतो घालून का आणि गरगाट्यात पण.. अखंड शेंगदाणे चांगलं लागतेय.
होय, गरगटाला पण आख्खी घालायची, चाकवतचा गरगटा. आपलं आणि चंदनबटवाच्या गरग
कश्याचं?
चंदन बटवा.
म्हणजे?
ते पण एक भाजी असते, त्याचे पण गरगटाच करतात
असतय का? बरं बर.